हा, लागला काय?
होय.
हा. मग झाला का नाही, झाला का नाही स्वयंपाक. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा. येतोय ना आवाज?
अ, तुमचाच येईना झालाय?
हा, आता येतोय का?
हा, आता यालय.
ह, मग बनवलं का नाही स्वयंपाक अजून म्हंटलं?
हा, नाही शेंगा सोलाय लागलोय.
हा ह! मग फिरायला कुठं उन्हाळ्यात गेलता का नाही?
नाही गेलो कुठं जायचं होत नाही गेलो. पाऊस आला म्हणताना नाही गेलो मग.
हा! हा! हा!
आणखी जरा बहिणीच बहिणीच पोरग पण रडायला लागलं, फॅमिलीच जाणार होतो सगळीजण.
हा! हा! हा!
त्यांना राहिलं ते राहिलंच.
हम्!
जाणार होत नाहीतर तिकडं चिक्कूच्या बागेला किंवा बळीराच्या वॉटर पार्कला जाणार
हा हा हा हा हा.
पण जायचंच झालं नाही.
हा.
आता बघायचं पुढल्या वर्षी कुठ तर, जाऊन यायचं. हम्म! जवळच्या जवळ कुठ तर? एक दिवसात परत अस ठिकाणी जायच.
हम्म! चालते वन डे ट्रिप काढली तर.
हा तुम्ही कुठे गेलता का नाही?
आम्ही गेलोतो की ते कागलला. कोल्हापूरकडे ते मिनी गोवा आहे.
काय काय बघितलं तिथं?
तिथं काही ते असं खेळायलाच की मुलांना असते पाण्यात वगैरे. आणि बोटिंग केली.
हा.
आणि मग काय कनेरी मठ आणि शाहू पॅलेस.
मग सगळ्यात कुठलं आवडलं जास्त?
शाहू पॅलेसच छान वाटल.
काय आहे तिथं?
ते शाहू महाराजांचं सगळं म्हणजे, अं कारकीर्दी सगळं ते आहे. ते पण हा. ह भरपूर ते हे आहे ना चांगलं आहे. हम!
कनेरीेमठाला काय आहे?
कनेरी मठाला काही आपण कस बा बारा महिन्याचे बारा सण कसे साजरे करतोय ते आणि परत आपल्या वेगवेगळ्या, जाती समाजाचं आपल्या कसं प्रत्येकाचा व्यवसाय काय असतो? शेतकरी काय करतो? करतो तेन आस
असं आहे, गार्डन वगैरे आहेत का?
गार्डन पण आहे की. कि पैसे त्याला ते म्हणजे हे करायचं, आपलं असं ट्रेन मध्ये ह्याच्यात जत्रेत नितेन नसतात का?
हा.
कसली ट्रेन आहे मग त्यात बसून आपलं एक असं फेरी मारून आणते.
हा, हा! हम्म, हम्म!
मग ते पण चांगलं वाटलं.
म्हणजे एक वन डे ट्रिप केल्यामुळे तिन्ही ठिकाण तर बघून झाली व्यवस्था
हा हा.
हम्म हम्म.
ते खिद्रापूरचनी म्हटलेलं खर ते ट्रॅव्हल्स वाला म्हंटलं की ते ते होत नाही. मग
वेळ होतेय म्हणाल काय
हम् म्हणजे नाही वेळ नाही हेचा रोट वेगळा आहे त्याचा रोट वेगळा म्हटला
हा, हा, होय, होय, होय. ते वळून मग वाय वरण सातरा केल्यासारखा
हा म्हणताना मग ते काही गेलोच नाही आम्ही
हा हा.
आणि आता म्हंटलेलं रायगड वगैरे जायचं.
हा.
खरं मुलगा गेला ना तर सुट्टी संपली. म्हण त्यांना मग नाही गेल
हम् हम्. रायगडवर पण आता जास्त गर्दी व्हायला लागली या आधी एवढी जास्त गर्दी होत नव्हती. आता जास्त गर्दी व्ययल्या रायगडावर हा.
शिवाजी महाराजांचं म्हंटल्या वरती
इतिहास जास्त आता जरा म्हणजे लक्षात याय लागलाय सगळ्यांच्या आधी कस एवढा जास्त इतिहास वर येत नव्हता. आता कस सगळीकडे इतिहास सुर झालाय
हम्म.
ह.
चांगलं वाटते बघायला.
हा आणि जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रात अ हाय किल्ल गड किल्ल म्हणजे रायगड म्हणा दुर्ग म्हणा आणि तो त पन्नाळागड, विशाळगड
हा हे आपले सगळं म सगळे किल्लेेते महाराजांच सगळं महाराष्ट्रातच तो
हा.
हम्. त्यामुळे चांगलं वाटतं.
आपल्याला पन्हाळगड जवळ पडतेय जास्त.
हम्म.
पन्नाळागड.
पण पूर्वीसारखा आता पन्नागडावर आत्ता जरा चांगलं केलंच सोई. मध्ये मध्ये लईच खराब झालता.
का बर.
असं लोक काय पण येऊन आता तर आत्ताची तरुण पिढी सगळं मात्र करायचं असंच केव.
मग आता जास्त ग्रुप पण झाल्यात नाही ते गड्यांची काळजी घेणारी. पोर पण आता तयार व्हायलात.
हा तीच की सिक्युरिटी आता ठेवाय लागलेत, ना
हा
त्यामुळ चांगलं हे झालेय. मग तुम तुम्ही आणि कुठे गेलता का? नाहीत.
नाही गेलो कुठे जास्त फिरायला जास्त नाही जात
हम हा
म्हणजे पहिल्या पण एवढी जास्त आवड नाही तर पण गेलतो एक दोन ठिकाणी गेलतो
हम
अं गणपतीपुळ्याला जाऊन आलोय, परत अक्कलकोट ला जाऊन आलोय
हम् ओक
पंढरपूर ला जाऊन आलोय
अक्कलकोटला स्वामी समर्थांच चांगलं हाय नाय
हा तिकडे जा नाक
हा.
दोन वेळा जाऊन आले गेल्या वर्षी बसन गेलतो
हा.
एसटी बस ना दोघीच गेलतो आम्ही
हा हा हा
आणि अनेकदा अक्कलकोटला गेलतो ट्रॅव्हल्सने गेलतो
हम् ह ह
आणि गणपतपोळेला गेलतो, ते पण ट्रॅव्हल्स न गेलतो.
हा हा
गणपतीपुळ्यात पण छान आहे पहिल्यांदा समुद्र बघितला
हम्म हम्म
मस्त वाटलं जाऊन आल्यावर.
हमम
सकाळी लवकर गेलतो पहाटे, संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत आलो परत.
हा हा
मस्त वाटले समुद्र बघून
होय की
हम्म
तेवढेच आपलं वर्षातन एकदा दोनदा आपलं. हम्म.
आणि आपल्याला समुद्र बघायचा असलं तर, तोच जवळचा समुद्र आहे. गणपतपुळेचा, हा.
दुसर काय नाही
हा.
आणि भरपूर म्हणजे खेळायला मिळायल. समुद्रात चांगलं वाटते ने ह
गुळाच चहा बनवायला येतोय
हह
गुळाचा चहा.
गुळाचा चहा करतोय कधी कधी
हम्म कस बनवताय, कारण माझा फाटतोय चहा.
ते गूळ निसाचे पावडर आलं ते घालून उकळायचं
हा.
परत जरा हे झालं की खाली उतरून मग दूध ओतायचं वास करायच.
हा, हा.
त्या अस त्यातच होत लग नाही मग ते ह्याच्या सारखं होते. फुटल्यागत.
त्यामुळे म ते चहा चांगला लागत नाही.
हा.
भरपूर या. केलं म्हणजे दुध घातलं म्हणजे छान लागत.
हा आणि दुधाच पनीर कध केलता घरात.
नाही मी घरी नाही करतो. मी विकत सांगते जर आपलं दूध ना. असत ते सगळं पाणीने तोळून घ्यायचं आणि परत मग दोन तीन पाण्याना धुवून स्वच्छ न तोळून घ्यायचं आणि परत मग त्यात अ घट्ट ह्याच्यात बांधायचं.
हा
आणि काय तर वजनाच ठेवायचं, आणि परत फ्रीजला ठेवायचं.
हा हा मग होतय ते घ
हा होते की.
हम् ह. आणि भाजी कस करताय मग तझी
हम.
पनीरची पनीरची भाजी कसं करताय म.
अ आपलं का पनीर पहिल्यांदा थोडस तळून घ्यायच. आणि परत मग ह कांदा, टमॅटो, हे सगळं भाजून
हा ह ह.
टेस्ट केली की मग ते तेलात परतून चांगलं मग लाल तिखट वगैरे घालायचं पनीर मसाला घालायचा. आणि मग हे करायचं. म तुम्ही करताय का नाही.
होय करते की कधी तर करते.
हम् हम.
आ पण त्या पद्धतीनच करते.
हा हा.